काय करतेस?
काही नाही आता निवांत, स्वयंपाक चालूच हाय. आज वांगा, वांग, वांग. कारल शोधायला गेलते आणि कारलं काय यांना सापडलं नाही आज.
हा.
त्यांना आज कारलं खायचं होतं, पण कारलं सापडलं नाही, मग त्यांना म्हटलं बटाटे घेऊन या. त्यासाठी होतील भाजी वगैरे. मग वांग त्यांना भेटलं वांग आणले आज काही भाज्या नाहीेत म्हणे जास्त बाहेर.
उद्या - उद्या हे पण आहे ना ग एकादशी. ते भाजीपालावाले बी मग आणून ठेवत नाही मग एका दिवशीच्या दिवशी लॉस होतो ना मग त्यांच्या कारण भाजीपालास कोणी घ्यायला येतं. ने म.
हो आज सगळ उपासाचं म्हंटलंय त्यांनी रताळे वगैरे असे चाले शेंगा.
असं इन.
ह्याच्या भूमुगाच्या शेंगा तेच सगळी - गड दिसलेतं म्हटले भाजीच नाही आ जास्त.
तेस तर आमचे बी मी तर - खिचडी केलेली होती रात्री सगळ्यांनी सँडविच खाल्ल्यामुळे खिचडी उरली. म म्हणता आपल्याला आवडता मेनू तो त्या पण काही विषयच नाही आहे मग म्हटलं. आईंना म्हटलं तुमच्यापुरतं दोघांपुरंतं करा. पोरांना बघेल मी मॅगी वगैरे मग मी काय करते मॅगी बाहेरची नाही करत. शेवाया वगैरे जातात ना तीचं मॅगी नाही क करते. आणि मम्मीने पण मॅगी करून पाठवलेली घरची ती पण त्यांनी. सगळ मटरेल बिटरेल घेऊनवून आणलेली तिने.
आज आमच्याकडे नाश्याला पण तसचं होतं सकाळी पोहे उपीट. कंटाळाला खाऊन.
हम्म,
आणि काल तर ढोकळाच केला होता मग आता त्यांना म्हंटलं काय करू? मग ते शेवाया होत्या केलेल्या गव्हाच्या.
हम् हम्
मग त्याचा चं उपमा - म करून टाकला होऊन जाते सकाळ सकाळी काहीतरी असंच.
तीस तारख हा तर तिचं चालय मॅगी कर तिला म्हटलं तर तिचं त्याचं करू तुझं करू त्यापेक्षा. थांब त्याला म्हटलं त्याला येऊ दे दोघजण सोबतच खाऊ घ्या.
मग काहीत परत तसं होतं की परत मग अजून ह्याला वेगळं करा - त्याला वेगळं करा आणि ते कसं करून ठेवत पण आपण येत नाही.
तेचं ना अगं डबल करावंच लागतं मला नाही तेव्हा आता हे आलेले आहे सकाळी - चहा वगैरे पिऊन गेलेले त्यांचं काही सांगता येत नाही आणि जर आले ना - मला तीन वाजता बी करावा लागेल मग मी येतोय मला काहीतरी कर. आता सासूबाईन ते नवीन काहीतरी करतायं भाजी पोळी. माझं हे मी जाऊ दे म्हटलं मला करायचं कंटाळालाय आला मला हे ना - जेवढा लोकर कॉल कम्प्यूट होते ना तेवढं झालेलं हे. कारण टास्क ये ना झालेले खरं सांगयच तर.
हो अजून काय टास्क संपेना ना म्हणजे पुढचे येत नाही येत वाटत मला आता - पण दिदी तेचं म्हणत होती. तोपर्यंत कॉलचीच कम्प्लीट करून घेते म्हंटली कारण काल तर काही दिवसभर झालंच नाही म्हंटली ह्याच्यामुळं.
तिचे किती राहिले अजून कॉल चे?
तिचे काहीतरी आता अठरा झालेत अजून दोन तीन मध्ये संपेल.
मला वाटतंय की माझा हे कॉल जातील बुवा असं वाटतय कारण टाईम लिमिट आहे ना. खूप कमी पकडलेले आणि त्यात ये ना काही काही कॉल्स आहे ना पाचच्या वर गेलेलंच नाही.
हा हा हा.
साडे चार, साडेतीन असं टायमिंग गेलेलंये मला वाटतं माझी बा जा तील हे कॉल वीस, बावीस, बावीस, तेवीस पर्यंत जाईल असं वाटतय बघू आ
हम् बहुतेक जातील कारण काय काय जणांचं एका मुलीच काय झालंय तीस काउंट झालं तिचे पण तिला कॉल रिसीव्ह होत आहेत. तिचे कॉल जात नाही पण तिला कॉल रिसीव्ह होतायत फक्त कारण टाईम लिमिट संपल नाही तिचं.
हो का?
हो, काल तिचा मेसेज आलेला.
प ते किती झालेलेतं अस.
ते पाच सहा प्रमाणे जरी पकडलं ना तरी मला वाटतंय की माझं शंभर, एकशे पाच झालेले अस तिला अजून कमीत कमी सात, आठ कॉल व्हायला पाहिजे आता किती सोळावा कॉलये हा.
अच्छा.
व्हायला पाहिजे अजून.
वीस किंवा बावीस पर्यंत लास्ट तरी लास्ट.
जायलाच पाहिजे ग मग ते पेमेंट बरं जात ग नाहीत काय खर नाही.
हा.
आता मला कधीचं याचं पेमेंट दाखवते पण पेमेंट येत नाही.
सहा, सात दिवसात म्हंटलं त्यांनी.
तेच ना तुमच्या आपल्या चौघांना, तिघांना एकाच दिवशी दाखवलं ना?
हो एकाच दिवशी सोमवारी.
हम म आता हा सोमवार आपला मला आठ दिवस होतील येतच येत पेमेंट कुठे जात नाही त्यांच येत. तर इनगेस कम्प्लीट झालेय तर आपल्याला ऍड पण होतील त्याच्यामध्ये.
होतील आता त्यांचं काम पण चालू आहे अजून तपासायचं.
तेच ना बरं आहे घरी बसल्या काही काही काम आहे कोण देत घर बसल्या.
कोनच देत नाही आणि आपलं आपलं वरच जरी निघालं तरी बस झालं.
तेच ना. आता किती लेडीज सांगतायत याचा ऑडिओ आपल्याला इकडे युज करतात तिकडे युज करतात. आणि कार्टून मध्ये यूज करतात, काय करणार आहेत करू दे म्हटलं.
हा.
हे प पैसे गेले त्यां त्यांनीच दिलेले त्यांचेच पैसे जाते.
हो.
आपण तर काही पैसे भरून घेतलेले नाही मग कशाला ना. पण घ्यायचं नाही का मिळतय आणि काहीकाही लेडी दोन दोन वर्षापासून ऍड आहे त्याच्यामध्ये त्यांना नसता का अनुभवा आला आत्तापर्यंत.
खूप जुने पण आहेत हो अनुभवाचे आहेत की लोक.
अनुभुवाचे आहेत ना. काही काय ना जेव्हा आपण ते ग्रीनशॉट पाठवतो ना वीस वीस पर्यंत पेमेंट गेलेलं आहे काहीकाही लेडीज ला.
बापरे.
हो ते स्क्रीनशॉट मध्ये दिसत ना कोणाला वीस कोणाला तीस त्यात तुला नंबर दिला त्यांचं तर खूप झालेलं कॉल
हा हा.
मग त्यांं क ट्रान्स्क्रिप्शनच्या अकरा साडे अकरा हजार आलेत.
अच्छा म्हणजे तू त्यांना सांगितलेस का मी कॉल करेन वगैरे किंवा मेसेज.
हो मी त्यांना मेसेज पण केलेला आहे काल आणि त्यांना तुला नंबर देण्याच्या आधी त्यांना कॉल केला. असा अशी व्यक्ती आहे तिचं नाव असं आहे मग करणार का मग. ठीक आहे मणे काही हरकत नाही अगं तुझ्या बरोबरची त एकदम एकदम. आवाज बी एकदम छान आहे तिचा आणि एकदम साधी फो फोरगी ती तिला म्हंटलं. करशील का हो चालेल म्हणे माझा नंबर देऊन द्या म्हणे मी आता काही करत. ण मम्मी ग अ शेतातून आलेली ती टीव्ही बघते त्या टीव्हीचा आवाज. मुळेना काहीच ऐकायला येत नाही. म्हणून नको आत्ता नाही करत म्हटलं ठीके काही हरकत नाही मी नंबर देते ना हो तू कर त्यांना मेसेज कर. करतील ते हे फ्री आहेत आता त्या, प्रेग्नेंट आहेत ना म्हणून त्यांना काय वेळच वेळ हे.
हो चालेल की, दुपारपर्यंत बघू मेसेज वगैरे करेन मी त्यांना,
ते मी काउंट करते माझे किती होतात मग वाटल्यास
हो आपले करून घेऊयात नाही तर मग आज परत संध्याकाळी जर त्यांना वेळ असेल तर मग मी त्यांच्याशी कंप्लीट करून घेईन म्हणजे पुढं किती जातील हे तरी कळतील ना.
हा मग तेच ना मला आहे ना मी त्या माझ्या नंदनबाईसाठी कॉल सेव्ह करून ठेवलेले आहेत. कि बुआ तिला त्यांना तरी दोन द्यावे लागतील, त्यांचे झालेलेच नाहीये एकच झालाय माझ्या बरोबर. मग त्यांना लेडीज मिळत नाही म्हटल्यावर मग घरातलं राह ना आपण कॉल नाही दिला मग काय होत याच्या त्याच्याकडे मागण्यापेक्षा माझ न त्यांच होऊन जाईल बघून आपलंपलं होऊन जातं ना मग असं म्हणून मी म्हट ल हिला तिचा नंबर देऊन देते या दोघं बोलल्या माझं राहिल मग मी पण घेईल हा कॉल असं उरलं सुउरलं तर अस. तेच करते टोटल करते कितीपर्यंत जातय टोटल मग मला कळून जाईल अंदाज येऊन जाईल की माझे किती राहिले किती होतील अजून असं करून घेऊ आपण.
हो चालेल की, आहे दुपारी मी फ्रीच आहे आता, आणि आता उद्या पण काही का काम नाहीय उद्या सध्या सध्या तरी सकाळच झालं. दुपारचं वेगळ संध्याकाळचं वेगळा.
मग आज आता तेच आहे तीन दिवस आता सुट्टी आलेली आज पण उद्यापण पण परवा पण. मग मला आजच्या आज मिटवून मोकळं व्हायचे की, मिटेल तर बरं होऊन जाईल.
मला व्हॉट्सअपला तर मेसेज आलाय सव्वीस तारखेपर्यंत कंप्लीट करा म्हणून.
काही नाही ग आता नवीन नवीन ऍड होत आहे लेडीज. नवीन नवीन एक लेडीज अँड होताय मग त्या एका दिवसात म्हनजे एक त्यांना लेडीज नाही या कॉल करायला ते कुठून कंप्लीट करणार आहेत.
ते आहे.
म
आपण तरी हे कमीत - कमी, आठ दिवसात आपण कंप्लीट केला. काहींच तर दोन - दोन महिन्याचे हाईत कॉल राहिलेले.
हो, आहेत. म्हंटली मला ती दिदी पण. की, कोणाचे- कोणाचे खूप दिवसापासून राहिलेलेयत. कारण, टास्क येईल तसं ते, टास्कच कम्प्लीट करतयात.
तेच ना. आणि कंटा, म्हणजे काय होतं. वर्किंग म्हणजे वर्किंग वुमन म्हणा. किंवा मग घरात काही प्रॉब्लेम राहिले तर, पर्सनली दहा मिनटं असं आपण, कॅज्युली बोलू शकतो. कोणाशी फोनवर. पण हे बसून, मी एखाद्याला दहा मिनिटं देणं. म्हणजे खूप अवघड वाटतंय गं.
आणि ते सगळं. म्हणजे, एखादी गोष्ट आपण आता कसं, काही पण बोलून जातो. किंवा काहीतरी कामात करून जातो. तो. तसं, असं स्पेशली टाईम द्यायला, वेळ नाही भेट
तेच, ना. आता तू बघ, स्वयंपाक करता करता. दिशी न अ असं जनरली बोलून, मोकळे होऊ शकते. ते वीस मिनिटापर्यंत जातं.
हो. आमचं सध्या तरी तसचं चालू अस त. व्हिडिओ कॉल वगैरे, चालू राहिल ना स्वयंपाक करत बोल. किंवा काही पण असं, चालूच असतं. कामं करत- करत बोलत बसतो आम्ही.
मग आणि असं, पर्सनली बसून बोलणं म्हणजे ना, फार असं वाटतं ना कधी संपेल तो कॉल. सारखं - सारखं टीम - टाइम बघत राहत माणूस.
हो अ.
असय.
आता काल पण ती तसंच केली. म्हणजे, आता तो रडत होता ना त्याला एक सवय लागली. त्यांनी रडायला लागल्या की, त्यांनी व्हिडिओ कॉल लावून देती त्याला. बघत बस, बाई -बाई त्याला म्हणून.
ति तेच सांगत होती. ती म्हणे, त्याचा डोस झालाय म्हणे. माझा विचार चाललाय बाहेरचे म्हटलं नको घेऊ. मी माझ्या दोघी मुलांना घेतले. आणि म्हटलं, बाहेरचे बाहेरचे स्टोर राहतात म्हटलं. न का, उगीच घेत बसायचे? कारण सरकारने ना, जे गरजेचेयत ना, आ
अ तिला ती वरची एक म्हणजे, ह्याच्यापेक्षा दोन महिन्यांनीच मोठाय. तो मुलगा तिचा. ती एक वरची दीदी आहे. ती सांगते की, तिने बाहेर पण घेतलेत. म्हणजे प्रायवेट मधून पण घेतलेत.
अगं, माझ्या, यान- माझ्या मिस्टरांच्या मित्राने काहीतरी, त्याच्या मुलाला. ऐंशी हजाराचे सगळे, अन् काही उपयोग झाला नाही घेऊन. तो म्हणे, मी माझ्या सेकंड मुलाला, काहीच घेतलं नाही म्हने.
आता आपल्या वेळेस काय होतं का, पोलिओ सोडून.
तेच, ना. सरकारनी ते जाहीर केलं, असत ना. हा विचार कर ना तू. जे मेनयत ते दिलेत ना.
हो. आता त्याला ते मध्ये जे दिले होते ना, टी टीचे इंजेक्शन सारखे त्याला ते इतके डेंजर दिले होते ना. की त्याला, ती गाठच होत होती. आता गाट गेलीय त्याची. कधी दिलंय? दीड महिन्याचा असताना, दिलाय त्याला तो आता त्याची गाठ गेली. हो, हो, चालेल. बाय.